हॅलो.
हा बोला की.
काय करायला लाईसा.
काय नाही बघा निवांत झोपायची तयारी सुरू आहे.
होय. सगळं आवरलं सा.
हा आवरलं, तुमचं.
झालं बघा सगळं आवरलं बघा.
जॉब काय म्हणतोय.
हॅलो.
जॉब काय म्हणतोय म्हटलं तुमचं, जॉबचं कस सुरू आहे.
होय आहे की सगळं. आता होता आज, पहिला दिवस होता.
हम्म.
जॉबचा. आता मी दुसरीकड बघितलय की.
दुसरीकड बघितलाय. का?
हो होय कारण बी एस एन एल मध्ये कमी पेमेंट होत की.
होय.
हम्म. त्यामुळे दुसरीकड बघितल. म आता दुसरीकड थोडं जास्ताय.
हा ह ह ह.
कडे केला. पण पहिल्या जॉबचं कसं झालं, तेच कंटिन्यू करणार होतो. पण त्या कण ते नवं म्हणजे करणार होतो. पन ते गेल लांब थोड जास्तचं तेवढं जाऊन येऊन मला होत नाही. तेवढ्या लांब
मग आता कुठे बघितलाय म्हंटला?
आता तिथंच, तारबाई पार्कातच बघितलंय.
हो.
हो. आ के पी फायनान्स मधे बघितल मी.
हम्म हम्म हम्म फायनान्समध्ये काय?
जयसी
मग आता तिथ किती, किती पेमेंट सांगितलय?
तिथं दहा हजार सांगितले
हम म बरं हाय इथल्यापेक्षा
हम्म तेच आणि शेवटी टेलिकॉलिंगच काम आहे ना, त्याचा एक्सपिरियन्स आहेच की
हो हो
त्यामुळे म्हंटलं करूया कंटिन्यू
हम्म
हम्म त्यामुळ ते करायला आता. हम्म हम्म म आज तिथं गेलेलो. आज पहिला दिवस होता तर आज काय ट्रेनिंगच झालं. उद्या पण ट्रेनिंगच आहे तीन दिवस सलग ट्रेनिंगच अस तय की, नंतर जॉईन होतात. आता जिकडं तिकडं जॉबच्या वेकेन्सी असेल तर असंच करायल्यात दोन तीन दिवस अ आधी ट्रेनिंगच हे जाॅय करत म्हणजे पेमेंट देतच नाही
होय!
नाही नाही, आता असचं रूल्स आल्यात की तीन दिवसाच पेमेंट द्यायचच नाही. नंतर तीन दिवसानंतर चौथ्या दिवशीच जे काही जॉयनिंग होईल किती तारखेला, त्या दिवशी तीज जाॅयनिंग म्हणजे एक महिना धरायचा
अस होय!
हा आता अस निघलयं
हं
हम्म
चांगलं आहे. भारी आहे. डोक्याला ताप चांगला आहे.
होय कि. म्हणूनच ते करतोय आता. करालोय.
खरं घरात बसण्यापेक्षा जरा बरं आहे.
होय की आणि उगाच घरात बसून कसं होतय? लई म्हणजे टाईम त्यातच जातोय, मग उगच ते घरातल्या कामात नाही ना वेळ जातो आणि ना ते का दुसरं काय काम करायचा वेळच मिळत नाही. त्यामुळे हम्म त्यामुळे जरा घरातन बाहेर पडलं की आपल्याला चार माणसांची ओळख पण होत्या, कळतंय पण आणि काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी शिकायला
शिकायला मिळते. घरात बसून बसून आपल्या काय होते? मग त्यातच गुंतून जातोय चार भिंतीत बाहेर पडू वाटत नाही मग.
लय कंटाळा येऊन जातोय त्या गोष्टीचा. हम्म म जास्तीत जास्तच कंटाळते घरात बसून, मग दुसऱ्या कामाला मग हात पण लावू वाटत नाही.
काय धुणं भांडी हे ते रोजचंच आहे घरातलं.
आहा
लवकर उठून पटापटा ते आवरून आपण बाहेर पडलो की नाही चार माणसाांच्या परबड ते म्हणजे आपलं वातवरण खाण-पिणं एक बदल पण होते थोडा बघा की आता, आय टी च्या वेळेला मला जायला मिळालं नाही. त्याच्यानंतर मंग कॉलेज जायला लागल्यावर तब्येत पण छान झाली जरा वातावरण चांगलं ये विचार पण चांगले यायला लागलेत.
होय! होय! होय!
नाही सारखं निगेटिव्ह निगेटिव्ह डोकं त्यात यायचा माझ्या
होय की, ते पण हाय होय
नको नको वाटायचं मला
होय की एक प्रकारे हे होते डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होत.
तसच झाले ना ओ चीड चीड चीड व्हायची नुस हो शेतामोहरच बाळाला घेऊन बसायचो दिवसभर व्हय
हम्म!
तिला पण म लवकर पण शाळेत ज्याची सवय लागली चांगल्या गोष्टी शिकायला लागली ती पण आणि मी पण इकड कॉलेजवरच हाय. त्यामुळ माझं पण हे झालं ना.
होय की होय
नाहीतर मग केवढी तब्येत माझी घरात दिसायची त्यावेेळेला
होय की
तिथं गेल्यावरच तर मला जरा म्हणजे चांगलं वातावरण भेटलं आणि सगळी माणसं चांगलीचं त्यांचे विचार हूं नवीन नवीन शिक खायला मिळायचं, नवीन नवीन गेस टीचर असायचा काय मिळायचं कधी मुलांसाठी, कधी शिक्षणासाठी.. असायच
होय की
तेच घरात बसलो असलो झालं नसतं.
होय, नाही नाही, घरात बसून काही होत नाही, बघा चार माणसातनी गेल्याशिवाय किंवा चार आपण म्हणजे बाहेर पडल्याशिवाय आपल्याला समजत नाही कि काय हाय बाहेर कसा आहे.
खर्च पण काय थांबलाय खर्च त थांबला ह
नाही, खर्च किती आहे! जेवढं काम करल तेवढं कमीच आहे, जेवढं पैसे कमवाल तेवढं कमीच आहे. हा.. कारण आता खर्चच तेवढा वाढला, ना हेच की हे कर कुठे ते कर, ते कर कुठे हे.. घर..
त्यामुळेच की का आपल्याला कमी पडते ह जरी आपण नाही. खर्च करायचा तरी पण इतर आता वस्तू किती महाग झाल्यात सगळ्या वस्तू तू महाग झाल्यात तेल सकट, तांदूळ सकट महाग आहे. तांदळाला जीएसटी नव्हती, आता तांदळाला सुद्धा जीएसटी आल्या.
सगळ्याला झाले, आता
झाल्या हा सगळ म्हणजे, ऑल सगळ्याला जीएस येत आता त्यामुळे माणसान कमवलं तेवढं कमीच आहे माणसाला. जीएसटी म
हम
म तेकाम किती बी कमवलं, तरी ती जीएसटी थोडंफार घेतेच की,
होय
आणयला गेलो बाजारात कुठ पण आपण गेलो, तर घेतातच की, आता डी मार्टवाले काय करतात, जो का त्यांच्या जिएसटी होतो त्यांचा टॅक्स ते लावूनचं त्यांनी आपल्याला जे काही त्यांचे प्रॉडक्स आहेत ते देतात.
हो आहे.
हूं.. त्याच्या वर ते असतेच कि त्यांचं जे बिल असते, त्याच्या खाली सगळं असत. किती टॅक्स बसला किती हा. जीएसटी किती कट झाली,
जीएसटी हॅव ठेऊ आता सगळ्या लहान मुलांना सग
हो जीएसटी म्हणजे काय? होय की
सगळं वाढवलंत आणि सगळ्यांनाच लावलं त्यामुळ, माहिती बघून भागच झालेय आता ते
ते तररी हय ना त्याच्या
झालाय
कधी
एकोण पन्नास हजाररुपये झाले, आहेत आचा रेट
एकोणपन्नास हजार.
हो म्हणजे एक लाख एकण पन्नास
ओके हा तेच मी म्हंटलं की एवढा आहे. एकोणपनास झाल्या आणि मला माहिती
एक लाख एकोणपन्नास अस म्हले म्हणजे लई म्हणजे लईच वाढले. ना
हा
तो कमी आलाय आता पंचावन्न क पासष्ट पर्यंत गेलेला क मध्ये
होय होय होय मध्ये बरोबर आहे.
तो करण्यालाता
तरी पण कमी कुठं कमी आहे सांगा.
तरी पण त्यात त्यात म्हणजे पाच सहा हजार रुपयेचा तरी फरक ना म्हणजे एक ग्रॅम वगैरेइन्व्स्टमेंट करणाऱ्यांना बरं
बरं आणि
आणि कमी येऊपर्यंत म्हणाल्यात खरं तसं म्हणपर्यंत का एकदम बारल्या दिवशी वाढतोय असं होते
ते पण आहे ते आता युद्ध पण लागले ना ते युद्ध तरी संपायला पाहिजे त्यांच्या आधी खर तर ते युद्ध मुळच एवढं झाले हा त्या युद्ध मुळच खरंत एवढं सगळं महागाई वाढली.
वाढली
हा त्या युद्ध मुळं
काय नसते कारण जेवढं महागाई वाढतात तेवढे पगार पण वाढतच असतात.
ते तर आहे आता गॅस सिलेंडर टाकी किती आहे किती आहे बघितलं अस नव्हे
तरी पण लोक काय उपाशी राहिली.
नाहीत घेतातच की घेतात की आताक घेतातच की घेतातच की आता ब्लॅक न जरी ब्लॅक न जरी म्हटलं तरी पण माणसं घेतातच
घेतात घेणारे व्यापार असो ज्यांचा
हा व्यवसाय असतोय हो घेतात त्यां ना त्याशिवाय पर्याय नाही त्यांचा कसा उदरनिर्वाह त्यांचा कसा होणार जॉब करणाऱ्यांना काय महिनाभर काम केलं पैसे मिळतात पण जे व्यवसाय करतात त्यांना काय हा शेवटी त्यां उदरनिर्वाहासाठी त्यांना असं करण
होय
हम्म
आणि आता का नवीन चुलीवरच्या शेगड्या पण लिहिल्यात
हा ते पण आहे हो की आमच्या आजी सांगत होती
हं.
इलेक्ट्रिकल
हम्म, त्याच्यावर त्या शेगडीवर नाही लाकूड काय टाकायला लागतंय
आपोआपच तो फॅन चालू होतोय. हा आपोआप फॅन चालू होतोय आणि त्याला आग लागत्या.
हा ते चार्जिंग करून ठेवायचं म्हणे.
होय आता त्याच्यावरतीच ते आपल तेन करत्यात की.
होय?
हा. आता नाही त्यांनी गॅस टाकीे वगैरे आता काही घेत नाहीयेत. त्यांच्या मॅडमांनी सात एक किती सात वाटतं शेगड्या घेतल्या त्या इलेक्ट्रिकलच्या.
बाप रे पटापट खर निर्णय लई फास्ट घ्यायला तेव्हा कुठला पण त्यांना खर व्यवसाय असतोय ना एकदा त्या ऑर्डरी कमी झाल्यात सुरुवात म्हटलं की त्रास होतोय.
हा ते पण आहे. आणि ती घेत्या ऑर्डरी तिनं आता घेतलं ते आता त्याच्यावरतीच ती सगळं कराय लागल्या.
घेण भागच आहे गं आणि एवढी लोक असतात आणि तेवढ्या लोकांचा पगार बिगार पाडायचा असतोय. एक दिवस जरी हे केल तर केवढं त्यांचं म्हणजे नुकसान होतंय. घेतलीत ते भारी झालं. हम्म. चालतंय चलो झोप पुरा, कंटाळा आला होय ना? एक पाच मिनट फोन करून बोलया म्हणून फोन केलता.
होय की चालतंय की होय.
चालतय, चला ठेवूं?
हम्म. चालतंय, चालतंय घ्या.